हा काय चाललंय
काही नाहीन असवगैर ओडलत
हा हा हां
सुट्टी आहे ना जरा निवन सुरू आहे शनिवार
ह हा ह
हम्म मलांना सुट्टी आहे कॉलेजला आहे त्यामु तुझं काय चाललंय
काय नाही आताच जरा तुपातला शिरा खाला.
उप
खचा.
हम्म.
तर कधीच वाट
बर काता बबरी नाही.
नाही आहे की आपल्याडे मन नाही काय खाशील तसे राहशील. ठीे गेजन नाही कारण. आपलं खाणं चांगलं असलं तरच आपल्या. ती चांगली जह ना.
हो ते मात्र बरोबर आहे बरं का खरंच हम्म.
आता शिरा खाल्ला तुपातला मस्तपैकी काजू
ह हा ह बरोबर.
होम्.
ह. पूर्वीचं खाणं कस पौष्टिक असायचं आता पौष्टिक तर कशात राहिलेलीच नाही. ह.
हम्म आणि आपलं खाण खराब असल्यामुळेग सारखं डॉक्टरच्या आारात रांग ला व्हायला वगला
हम्म बरोबर आहे.
हम्म आपल्या आधीच्या काळात कस आजी आजोबा सकाळी लवकर उठायच ना शेतात ये राबायचे मग त्यांच्या अंगात तेवढे. ताकद असायची दिवसभर काम करून जमायचं नाहीत.
बरोबर.
हम्म त्याच कारण ते त्यांच. खाण सकाळी ते भाकरी खायचे ठेचा कांदा ताक दही दूध.
मस्त राग का कष्ट कर
ज्वारीची भाकरी म्हणा पिटल म्हणा वांग्याच घरी चिरव्या भाजी.
वा तोंडाला पाणी सुटले एवढं पोट भरले तरी आता.
हम्म आणि परत माने संध्याकाळी असायचं जेवण त्यांचं
हम्म.
हम्म त्यामुळं कसं ते घरचं जेवण जेवायचे ते. पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक काय करत नव्हते खात नव्हते.
हम्म.
त्यामुळेच त्यांच राहणी म अस होत.
हम्म आणि आजारी पडण्याचं प्रमाण पण कमी होतं पूर्वी.
हो ना त्या्यावेेळेच कसं सगळं दूध शुद्ध तूप सुुध दूध. धान्य शुद्ध होत. तेल पण शुद्ध होत परत शेतात. ते रासायनिक औषधांचा एवढा माराण अससाायचा.
बरोबर बरोबर.
त्यामुग असं काय जास्त आजार वगैरे पसरत नव्हती. आत्ता दुकानात गेले चमचमीत पॅकेट दिसले की. काल.
प्रतिकारशक्ती पण जास्त होती त्यामुळेग.
हम्म आता कसं इथ दुकान किवार. चमचं मी पॅकेट बघितलं की नुसता पोरं मागं लागतात. घ हम्मरे त्या किती बेसळ आहेत. ते माहित नसत आपल्याला.
होय आजकाल तर पौष्टिक मिळत नसल्यामु हम्म.
रासायन पण मिळतात.
हो ना
तुपात स्वस्त तेल मधात साखरेचा पाक परत मसाल्यात वीट पूड कृत्रिम रंग मिठाईत घातक रंग
त्याच्यामध्ये खायचे रंग मिसळतात
हम् असं खाऊना त बेत कशी चांगली राहणार आता
बरोबर आहे
हम्म ता लहानपराणा चष्मा लागतेोय लट्टपणा वाढालाय म होते रक्त रक्तदाब वाढते
बरोबर आहे
एवढ्या लहान वळत ह ह आजार पूर्वी ऐकायलाच मिळत नव्हती
हो बरोबर आहे
विचार करण्यासारख्या गोष्ट आता आता आपण पाच मिनिट चवीला आपल्या आयुष्या ोक्यात घालता आजकाल मोबाईलवर बघत बघत लोक काही बी खात बसतात
हो
ना आता तु नफोन बगत काय खातय ते कळत पण माहि
हम्म फोन सारखच बसायचं सारख पुढं पुढं पुढं आणि काही पण येईल खातरायचं पौष्टिक तर उरलेली नाही कुठल्या गोष्टी हम्म सुका मेळवा खात नाही येत
अंगालाच लागत ना आता पुन्हा
बरोबर आहे हम्म आणि एकाच जागेवर बसून राहिलेले असते ते बुक
हम्म सळी ग लाग टी वी टी व्ही चालू केल्याशिवाय जेवण जात नाही असं झागे आता ब
पूर्वीचे होते आजी आजोबा ते सगळे काबड कष्ट करायचे ना शेतामध्ये
हा
हम्म त्यामुळे भूक पण लागायची
हम्म ते कामच आहे त्यांनाता
हम्म घरचं सगळं खायच आणि असं विकतच पूर्वीचं प्रमाण कमी होतं विकत च आणलून खायचं हम्म
परत आपल्या घरचा तर साधं जेवण जेवायचं म्हणलं होत ज्वारीची भाकरी पिटले ठेचा ताकवर भात म्हणा मोडा आले कडधान्य विच खरे पौष्टिक खाण आहेत आपल्यासाठी
ह बरोबर आहे
आणि आपण आपल्या आईच हातचं जेवण सोडून बाहेरच तेलकट पदार्थ जमाग लागले
होय आणि तेल तर किती वेळ ते सारखं त्यास त्या तेला ते तळत राह त्याद विषारी द्रव्य वाढत जातं
आपण वस्तू घेताना तारीख वगैरे बघायला पाहिजे परत बनावट वस्तू ओळख
बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आपण हॉटेलमध्येध्ये जरी जेवायला गेलो की नाही त्याला अस लाल रंग लागलेला असत जेवलेला
हम्म तेच क ज सगळा रंग त्यांचा आपण स करा डून जास्तीत जास्त भाष्या घ्याला पाहिजे आपल्या स्थानिकेत शकऱ्यांकडून धान्य म्हणा भाज्या म्हणा पाली भाज्या म्हणजे का सर त्यांना आपल्या माज असते ओळख असत की बाबा हे काय करत आपण समजू शकतो.
हम्म बरोबर आहे. आणि आपल्याला पण खात्रीच मिळत ना म हो.
हा हा.
हम्म आपल्याला पण खात्रीच चांगलं मिळतं मग त्यामु
होजेस क आणि ते पण देताना चांगलंच देतात जवळ काय म्हण.
हो.
ह हा.
हम्म.
काय आपल्या गावाकडच्या पद्धतीन जगण्यात खरी मजा यता कार आता शहराकडे जगण्याची पद्धत
आज एक तर होद्या दुसरं असते असं असते एक करण टिकतच नाही तर
आपली संस्कृती सोडून चालल्या त्यामुळे हना सगळे आजार रोग वगैरे व्हाला.
मुक्काायत
नाही.
घरातलं खाणं सोडून बाहेरचच सगळं हॉटेल मधलेच खात राहतेात सगळेजण
हो नाहीतर आपल्या आधीच्या माणसांना एकही रोगड होता.
होय आणि किती वर्ष जगायची ती शंभर वर्ष एकशे आठ वर्ष असं अस आहे.
वय मर्यादा आपली शंभर शंभर म्हणजे असशी हे असायचे. एववरेज
तरुणच तरुणच असायची.
आत्ताची व्हरेज वयमर्यादा म्हणजे, चाळीस साठ ह चाळीस ते साठ वर्ष
पन्नास तर मध्ये होतेच वाकूनच जाते केस टक्कल पडलेलं असते.
कार कितीतरी चाळीस वर्षाच्या आसपास तरुण
हो ना, जास्त प्रमाण वाढलंय त्याच तरी
मग आता थांबण्यासाठी आपण हे सगळं टाळायला पाहिजे.
हम्म, तेलकट पदार्थ कमी खाल्ले पाहिजे.
तेलखट पदार्थ, गोड पदार्थ, जास्त गोड पण खायचं नसते. आपल्या शरीरासाठी चांगलं नसते.
हम्म, बरोबर आहे. मीठ पण कमी घ्यायला पाहिजे. तेला
त्यांना आपला रक्तदाब जास्त वाढत.
हम्म. आणि चपातीच्या आची भाकरी खाल्लेली असस्त चांगली असते. मग
हो.
पचायला पण हलकी पडते.
हम्म जातात भाकरीचे तर किती प्रकार आहेत आपल्याकड ज्वारीची म्हणा नाचिणीचे म्हणा तांदळाची म्हणा.
हो मक्याची असते.
मक्या जे असते असे भरपूर प्रकारचे असते आपल्या
चोड धान्याचे पण असते.
हम्, तेच की असं एक एका आता एकाच पदार्थचे आपण एवढे केले तसे भरपूर पदार्थ भरपूर प्रकार करक
हो बरोबर आहे.
आणि ते घरात केलेलं त्यामुळे ते पौष्टिकच होतात. मग त्यातून आपला आहार खूप चांगला मिळेल.
घरातल्या ज खाानखि पौष्टिक तर असतेच. पण स्वच्छता पण असते बाहेर कस पौष्टिक पण नसते. आणि स्वच्छता पण नसते. ती
हा मग, ते तेच जर आपण पौष्टिकांने रोज खाल्लं तर मग, आपल्याला आजार वगैरे काय बघायची गरजच नाही.
हम्, आणि वयोमर्यादा पण वाढू शकते. याच्यामुळेळमठ
हा तेचक आणि आपलं आयुष्य वाढू शकते जास्त
बरोबर आहे.
ते जागा हा निरोध आयुष्या आपल गणेश संधी निलू घ्या एशत तुम्ही त्याता भरपूर काय करू शकता. तुम्ही फिरून येऊ शकताय फिरू शकताात बाहेर तुच आयुष्य मजेत घालू शकता तर ते जर तुम्हाला रोग वगैरे झाला तर तुम्ही आयुष्यभर हे नाही करायचं हे पत्े पाळायचं
हे खायचं नाही. ते खायचं
हा ते सगळं त्यातच जाणार मग आयुष्या
बरोबर आहे औषधं घेण्यात
हम् हम् म त्यापेक्षा आधीच आपण काळजी घेऊन जर पौष्टिकांना खाल्लं आणि हे जर टाळलं बाहेरच
हो बरोबर
तर मग आपण हे गोळ्या वगैरे खाणं टाळू शकतो.
हम्म आजकाल फळांना पण कसं करतात ते बाहेर त्यांना इंजेक्शन देतात.
हा त्यांना फळ आता लवकरच वाढवायचे आहे. त्यांची वाढ लवकर करायची आहे तर त्यांना बाहेर इंजेक्शन देतात. त्याच्यावर फवारणी करतात. वेगवेगळ्या त्रास आहेची ते तेंत फायदा होतोय त्यात जास्त लवकर त्यांचं उत्पादन होतंय ख लोकांच्या आयुष्याचे ते खेळतात
हम्म खेळतात जीव अशीच खेळते बरोबर
हम्म म ते ते ते टाळायला पाहिजे आजकाल लोकांनी कारण ऐ म लोकां पण कसं घेताना विचार करून घेतलं पाहिजे बाबा हा हा आपले फळ घताना कायच काय काय आपण ते जे हे घेतले पाहिजे प्रिकॉशन्स म
दिसतात तर ते बघून भुक हे होतात ना भल भूल पडती त्यांना
आता दिसण्यापेक्षा आपण अ जे जे आपली काय म्हणतात अ क्वालिटी चांगली आहे ते ते आपण घ्यायला पाहिजे
हो गावरान घ्यायला पाहिजे सगळं
हा सगळं रा आपल्या राहनाकडचं राहण माझ्या मना किंवा शत हा सेंद्रियाता हा सेंद्रियाली आता बाजारमध्ये बिना आपल्या रसायनाचे ते करतात स ते घ्यायला पाहिजे असं
पौष्टिक खाल्लं तर पौष्टिक आयुष्य चललं मिळेल.
हम्म मग ते पुढं आपण जगला आपल्याला जास्त चांगलं गोष्टी आयषय
हम्म सुकामेव खायला पाहिजे
हा सुका मेव म फळ मणा भरपूर खाली पाहिजे ती पण शुद्ध बिना रासायन चाल ते मग करत तू तुम्हाला
हो चालेल ख पर
ह
बाय